हॅलो.
हा आवाज येतोय?
हो येतोय येतोय तर यात्रा डायरेक्ट सुरुवात करायचं ना ती म्हटली होती की असं विषय वगैरे बोललं तर म्हणजे अ एवढं हम्म. हा तू बोलते का आधी बोल
हा बोलते तर आमच्याकडे ना एक देवस्थानेय बघ मी अ तुला आधी सांगितलेलं ही असेल कदाचित. कि सदानंद महाराजांचा मठ म्हणून हाय टी त्यांची एक प्रचितीय की अ त्यांचं जे हे होतं म्हणजे जन्म स्थान किंवा ते जिथे वाढले जिथे राहिले ज्यांचं श कार्यकाळ म्हणतो आपण. जिथे राहिले ते काय नावाय त्या गावाचं बघ अं अ काहीतरी आठवत नाही बघ पण काय तरी नवेय बर आणि मग तिथे त्यांना कार्य केलेलं समजा ते तिथे त्यांचं आयुष्य त्यांना सगळं घातलेलं. पण शेवटी ते एकदा कधीतरी असं आमच्या गावाला येऊन गेलेले आणि त्यांना ते गाव खूप आवडलं. आणि मग त्याच्यानंतर शेवटी ते जेव्हा म्हणजे त्यांना देहत्याग केला. तर त्या वेळेला त्यांनी म्हणजे असं सांगितलं की मी जरी इथं देह सोडत असल तरी माझ्या ज्या अस्ति आहेत ना तर त्या त्या गावात जाऊन पडतील आणि मग तिथे माझा अ मठ वगैरे किंवा मंदिर वगैरे असेल काय ते पुरे बांधा वगैरे म्हणून तर अ तसं सांगितलं आधीच त्यांनी म्हणजे भाकीत बो- बोलतो ना आपण तर त्यांना तसं करून ठेवलेलं की तिथे अ तुम्ही नंतर खोदकाम करा. मग तिथे माझे अवशेष सापडतील आणि मग तिथे माझी समाधी तयार करा. आणि तसंच त्यांच्या भाकितानुसार गावकऱ्यांनी तिथे खोदकाम केलं आणि मग त्यांच्या अस्थी निघल्या आणि मग अ त्या अस्थींचं मंदिर वगैरे बांधलं तिथं समाधी बांधली आणि तेव्हापासून तर एकशे पस्तीसवी म्हणजे काहीतरी त्यांची हे होती पुण्यतिथी तर मग त्याच्यानुसा तर पुण्यतिथी नाही म्हणता येणार ते काय असतं त्यांना देहत्याग केलेल हा मग त्यांचं ते सप्ताह म्हणून ते एकादशीला कुठल्या तरी साजरा करतात आमच्या इकडे तर तो सप म्हणून, एक आठ दिवस म्हणजे खूप जास्त सगळे सेवा करतात. आठदिवस पूर्ण गावाला, काय म्हणतात ते. अंम चुलबंद, आवतण असं काहीतरी बोलतात. तर ते असतं, तर कंटिन्यू सगळे लोक तिथे मंदिरात जेवायला वगैरे नाशत्याला सगळ्या गोष्टी तिथे कीर्तन, हरिपाठ भरपूर काय- काय होत राहत तर ते आठ दिवस झाल्यानंतर एकादशी असते नंतर मग ती यात्रा असते बघ. आमच्या तिथे तर ती यात्रा खूप म्हणजे अ, हे हाय, प्रसिद्ध हाय. सगळे लोक तिथे येतात तर आता तू तुमच्या सा आम्ही शक्यतो जाऊन येतो.
अच्छा, तर माझं पण सांगायचं गेलं तर माझ्या माहेर, म्हणजे माहेरच्या जवळ एक दोन- तीन किलोमीटर एक गाव आहे. तर लोणीवणे म्हणून आहे ते, त्याचं नाव तर तिथं भरपूर वर्षापूर्वी जवळ- जवळ, काही दोनशे तीनशे वर्ष झाले असतील. तिथं काय नवीनच लग्न झालेलं जोड होतं, आधी कसं हे असायचं बैलगाडी वगैरे असायची ना. तर बैलगाडीवरून वगैरे त्यांची वारात जात होती म्हणले. आणि तिथं एक पाट होता, पाट म्हणजे पाट पाणी असतं ना त्या, छोटासा नाला वगैरे असतो मोठा आणि तो भरलेला होता. तर आधी कसंच रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस वगैरे एवढं दिसायचं नाही ना. मग ते संध्याकाळी त्यांची जी वारात होती, ती म्हणजे बैलगाडी वगैरे ज्याच्यात नवरदेव -नवरी होते, तर ते त्याच्यात डोबून मेले होते. मग असं बऱ्याच वर्षांनी म्हणजे दहा -बारा, जवळ -जवळ दहा -बारा वर्षांनी कोणाच तरी स्वप्नात वगैरे आले म्हटले ते. कि आमच असं अस झालं आहे म्हणजे आणि ज्या व्यक्तीच्या स्वप्नात आल्या त्या, म्हणजे काही संबंध नव्हता त्यांच्याशी मग त्यानी तपास वगैरे केला की असं घटना वगैरे झालेली आहे का मग, त्याला माहिती पडलं की ख खरंच असं झालेलं आहे. मग त्याने तिथं ते म्हणले. म्हणतात. नवरा -नवरीचं मंदिर असं आहे तिथं. आणि तिथं एक पाण्याचं पण ठिकाण हाय तर त्या ठिकाणावरून एका साईडने ना म्हणजे असं गरम पाणी येतं आणि बाकी सगळं आजू-बाजूला इथं गार पाणी असतं. तर ते त्याच्यात एवढं संशोधन वगैरे पण झालं ना. कि हे पाणी गरम कस काय येत वगैरे भरपूर शोधलं वगैरे. पण त्या अजून सुद्धा सायंटिस्ट लोकांना कळत नाहीती, की हे घडतं कस. म्हणजे असं म्हणतात ना कि, चमत्कारच म्हणावा लागेल असं. तर त्यानिमित्ताने काय डिसेंबर महिन्यात जवळ-जवळ तीन ते चार दिवस यात्रा असते तिथं. मोठी यात्रा असतात. मोठे स्टॉल वगैरे लावलेले असतात असे पाळणे वगैरे असतात. आणि भरपूर अशा घरगुती वस्तू वगैरे आपण जशी यात्रा अस गावाकडची तशी यात्रा तिथं असते.
हम्, हम्म, ह् आणि अजून सांगायचं झालं तर ती यात्रा म्हणजे आम्ही कसं, आता आम्ही मैत्रिणी वगैरे आहेत किंवा गावातल्या ज्या अ, मुली आहेत. ज्या कि सासरी आता राहतात. तर त्या काय करतात. दिवाळीच्या नंतर मला वाटतं जानेवारीमध्ये एक तो सप्ताह अस तो, आमच्या तिकडे आणि मग दिवाळी जवळपास तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे असंच येते ना, तर मग त्यावेळेला बऱ्याच अशा मुली येत की त्या म्हणतात आम्ही दिवाळीला येत नाही आम्ही आमच्याच घरी दिवाळी साजरा करतो आणि मग भरपूर मुली अशा दिवाळीला अजिबात येत नाही पण त्या सप्ताहाला आठवण करून सगळे आठ दिवस म्हणजे येतात म्हणजे येतातच ठरलेलंच आहे सगळ्यांचंच तसं. एवढा म्हणजे तो उत्सव मोठा जल्लोष आणि तिकडे आम्ही साजरा करतो आणि अजून एक सांगायच झालं तर इथे मी जिथे राहते तिथे. आषाढी एकादशीला आता खूप मोठी यात्रा असते म्हणजे एक पंढरपूर आहे ना, पंढरपूर माहिती असेल पण त्याच काय म्हणता येईल ते मिनी लहान तर त्याच ते हे ते हा उप म्हणून म्हणता येईल. तर ते पंढरपूर आहे आमच्या जवळ हा प्रति पंढरपूर बरोबर, तर तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मोठं मंदिर आहे तर ती पण यात्रा जवळपास अ हे ते मंदिर इथून आमच्या पाासून तीन, तीन-चार किलोमीटर असल. बहुतेक तर इथून पासून आमच्या इथून पासून रोड पासून ते तिथपर्यंत सगळ्या रांगा लागलेल्या असतात आणि इतकी मोठी यात्रा असते तर मी इथं दोन-तीन वर्षांपासून राहते तर मी असं एकही वर्ष नाही आहेे की तिथे गेले नाही आणि मला म्हणजे अस म्हणजे मुद्दामच मला यात्रेत फिरायला किंवा काय खरेदी करायला आवडतं जास्त.
हो हो, यात्रेत सगळ्यांचच असत तस आणि मला वाटतं ते एकादशी दर एक कादशीला राहत असेल तिथं गर्दी वगैरे नाही का?
तिला राहते पण ती मंदिराच्या जवळ थोडीशी आशी राहते पण आषाढी आता एकादशी म्हटल्यावर कशी मोठी एकादशी असते तर मग ते खूपच मोठं आहे त्याचं म्हणजे भरपूर म सिटी मधून सुद्धा भरपूर लोक येतात शहरात तून सुधा इथे दर्श णाला वगैरे रांगा वगैरे आणि भरपूर लोक अ्दान म्हणा काय म्हणा अ काय आम्ही, आम्ही तर म्हणजे आषाढीच्या दिवशी घरी काहीच बनवत नाही. आम्ही तिकडे जातो प्रसाद पण होतो समजा आणि अ एक आनंदही मिळून जातो की तिकडे जातो. तिकडे लोक अ दूध बणा, किंवा मग ते शाबुदान्याची खिचडी म्हणा अजून भरपूर काय-काय राजगिर्याचे लाडू, चक्की, शेंगाण्याच्या चक्क्या वगैरे. तर ते भरपूर वाटतात तिकडे आम्ही तिकडे जात असतो केळी वगैरे तर आम्ही तिकडेच ना त्या दिवशी जेवण वगैरे करतो म्हणजे ते फराजक
हो हो तसच आमच्या इथे पण ती यात्रा जी आहे ती डिसेंबरमध्ये म्हटली ना मी तर आमचं पण काही दिवाळीला वगैरे जाणं होत नाही आता आधी लग्नाच्या आधी तर म्हणजे पण अशी यात्रा आम्ही काळलेली नव्हती. पण लग्नानंतर ते शक्य नाहीये कारण आता लांब राहायला वगैरे आहेत. तर मला वाटतं जवळ-जवळ दहा-बारा वर्षानंतर मी आता ह्या वर्षी डिसेंबरमध्येध्ये गेलेली होती तिथं यात्रेला, तर ते आत्ता गेली तर मला ते मागच्या आठवणी जागे झाले होते की आपल्या वळेस यात्रा जशी होती तशीच अजून पण आहे ती म्हणजे तिच्यात काही बदल झालेले नाहीयेत. आणि दुसरं सांगायचं झालं म्हणजे आमच्या इथं पण आता तसच तुम्ही सांगितलं की, क आषाढी एकादशीला वगैरे यात्रा असते. तशीच आमच्या इथं एक चिंचवड, आमच्या साईडला चिंचवड वगैरे आहे ना. तिथं पण आकोर्डीला विठ्ठल रुक्मिणीचं मोठं मंदिर आहे. तिथं त्या मंदिराजवळ अ म्हणजे वारकरी एक दिवस आषाढी एकादशीला जाण्याच्या आधी एक दिवस ति मुक्कामी असतात. मुक्कामी असतात तर मोठी यात्रा भरलेली असते. म्हणजे वरून पाऊस जरी असला ना तरी लोक तिथं म्हणजे तंबू वगैरे आखलेले असतात त्यांनी. आणि मोठी यात्रा भरते. आणि आम्ही जातो दरवर्षी आता माझा मुलगा लहान होता तेव्हा त्याला खूप आवडायच आता जरा कमी झालेला एक. का आता तू नको म्हणतो गर्दीत जायला म्हणून, पण खूप अशी गर्दी असते आणि म्हणजे रस्ता पूर्ण असा भरलेला असतो. आणि रस्त्यावरन वाहनं वगैरे जाण्यास तिथ बंदी असते. एवढी मोठी यात्रा ती भरलेली असते. आणि असं छोट्या मोठ्या यात्रा तर भरपूर आहेत. आता आमच्या इथं अ जवळ जवळ अर्धा किलोमीटर लांब आता -आता एवढ्या पावसात सुद्धा यात्रा भरलेली आहे. अजून आता या रविवारी वगैरे बघू म्हटलं प्लॅन करायचंय जायचं.
हम हम हम,, अ ते मागे बघ ना.
माहित
अ ठीक, हा हा बोलते तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर अजून, माझ्यासोबत या आषाढी म्हणजे च्या आषाढी एकादशीला एक, हे घडलेलं अ मी माझ्या म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत मी गेले यात्रेमध्ये पण त्यांना असं यात्रेमध्ये दुकानमध्ये वगैरे काही घ्यायला आवडत नाही तिथे, तर मग त्यांनी आमी फक्त तिथे खाल प्याल पिल आणि मग आम्ही घरी आलो, आणि पण मला तर ती गोष्ट खूप आवडते. मग मी त्याच्या सोसायटीतल्या दोन तीनले हा म बाया होत्या, तर त्यांच्यासोबत परत गेले ते ते ऑफिसला गेल्यानंतर आणि माझ माझं छोट बाळ आणि मी गेलो आम्ही म मी भरपूर शॉपिंग केली पण एवढी गर्दी होती तिथे आणि माझ्या बाळाच्या हातात ना एक चांदीचं हे होतं कड होत. तर त्या यात्रेमध्ये त्या एका माणसाने ते कड मागच्या मागेच काढून घेतलं, आणि माझ्या ही गोष्ट लक्षात आली मी त्या माणसाला तिथेच थांबवलं, म्हटलं या माणसाने आता तो माणूस होता म्हणून मी तर काही त्याची स्वतः चेकिंग नाही करू शकत. पण मग मी तिथं उभा असलेलं लोकांना सांगितलं याच चेकिंग करा, याने पोरोच्या हातातलं कडं काढून घेतलंय. पण आता लोक ते लोकच ना शेवटी त्यांच थोडी ना गेलेलं असत ते, तर मग त्यांनी नुस उग खिसे वगैरे तपासले पण ते थोडे ना खिशात ठेवणार होता. तर ते लगेच ते दुसरे त्यांच्या ओळखीच्या असतात. एकान दुसऱ्याकडे, दुसऱ्यान तिसऱ्याकडे, त्यांची ती चेन बनलेली असते. तर तसं केलं तर, ती म्हणजे यात्रा माझ्यासाठी लक्षच- लक्ष
अ आणि यात्रेत हे असले प्रकार घडतच असतात. बरेच जणांचं असतं. आमच्या इथं पण एका बाईची म्हणजे तिने सोन्याची माळ होती ना, काय दीड तोळ्यांची होती म्हणत होती. ते असं पा पाळना वगैरे बसतो ना, पाळण्यात वगैरे तर तिथं लाईनीत लागली होती. लाईनीत लागली, तर ती माळ काढली गेली. तोपर्यंत तिच्या लक्षात नाही आल. नंतर मग ती पा म्हणजे पाळण्यात गेली. हो हो, सोन्याच होत म्हणजे मंगळसूत्राची माळ ना सोन्याची
हा हा,
ती तर ती पूर्ण होपवत, तर ती पूर्ण फिरून आली. एन्जॉय करून आली नंतर गाडीवर घरी जातात ना, तेव्हा म्हणजे सगळे मिळून आलेले होते. ते गाडी करून वगैरे, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, माझी माळ नाहीये. म्हणून आणि आता तिथं कुठं साप पडणार ना, कारण ते हा गर्दीत होती. मग एक महिला म्हटली तिला की, मी तुला रांगेत असताना होती. तेव्हा बघितलं होतं. पण नंतर काही माझ्या लक्षात आलं आणि मग तिच्यां लक्षात आलं की मी रांगेत होती ना, तेव्हा एकदम बाया अस जवळ, जवळ येऊन म्हणजे अ, तेव्हा झाला असेल, हा प्रकार असा म्हणजे यात्रेत भयानक अनुभव पण शकतात म्हणून यात्रेला मला म्हणजे गर्दीत थोडी भीतीच वाटते.
ठीक आहे. थांबूया आपण इथे वेळ झालेला आहे.
हो छान, हो धन्यवाद.
हा तूच कट कर,